हां बोला की
अ ते सबमिट तसच झालं वाटत ते कॉल होय कॉल लागलेला तुम्हाला मग ते कि किती वेळ थांबलं ते आणि परत कट झालं मग तुम्हाला मी परत साध्या कॉलवरून फोन करताना की नाही तुमचा फोन स्विच ऑफ लागालता
प्रत्येक कॉल ला म्हणजे किती एकट्याला किती कॉल करायचे तीन काय चार?
नाही सहा चालतत की
सहा चालतातय
होय नाही एकट्याला हा सायदे साठ होय, होय सहा
हा
का याला सहा वेळा चालतय कॉल केला
चा चालत बय आधी तीन फक्त तीन, तीन वेळा करायचं होतं वाटतं हो ते
होय पहिला वीस होतोय हो आता तीसच केलं त्यांनी
हम्म हम् माझं का ओपनच होय ना खरं ते
तुम्ही बघितला नाही माझं पण होत नव्हतं मी दोन तीन, दिवस झालं तेच कराय लागलेले परत मॅडमांना पण सांगितलं असं असं व्हाय लागलंय म्हणून.
पण माझ मी दोन मोबाईल ला क्रिएट केल दोन मोबाईलच म्हणजे पप्पांच्या मोबाईला एक आहे. ते क्रिएट केलेलं आणि ह्या मोबाईल ला म दोन्ही मोबाईलला चेक केलं पण होतच नाही आहे ते तो फोन ना फ्रेंड तेच ओपन होईना झालं
मी कसं केलं ते गुगल फॉर्म एक भरायचा होता का नाही ते लिंकवरून एक भरलेलं ते पा ठेवलेल मग त्याच्यावर माझ दोन दिवस ओपन झालं नाही.
मी तो पण फॉर्म भरून दिला आहे पण का ओपनच होत नाही आहे माझं
नाही आता हे कसं मी किती वेळा आलता बघितलं दोन तीन दिवस झाल ट्राय कराय लागल नंबर डायल होतोय
हम्म माझा नंबर पण डाईल होत नाही आणि काहीच होत नाही.
नाही नाही नंबर डायल होतोय माझा पण कॉल लागत नव्हता आज सकाळी बघितल्यानंतर कॉल लागला म म्हणून म्हटलं तुम्हाला विचारूया म असे भरपूर नवीन युजर्स तसेच आहेत ते कॉल लागत नाहीत किंवा येत नाहीत असं व्हाय लागलय.
होय होय जरासा प्रॉब्लेमच व्हाय लागलाय वाटत.
होय आधी म्हणजे पहिल्यापासून आहे काय तुम्ही आत
होय होय पहिल्यापासून आहे
हा मी आता नवीन जॉईन झालेली आहे मग तुम्ही ह्याच्या आधी आणि कुठला टास्क केलाय
ह्याच्या आधी ते तेच चांगले होते ते फक्त रेकॉर्डिंगचे होते आणि प्रश्नोत्तर होती आपल्याला काय वाट तर ते विचार मांडायचे आपले होते
ह्याच्यामध्येच म्हणजे त्यातच ते क्वेश्चन आले की आपला आपण अन्सर द्यायचं
होय होय आन्सर द्यायचं रेकॉर्डिंग करून पाठवायचं. असच होतं पण ते ते बरं होत हे असलं आता स्टफ आणि काय रेकॉर्डिंग कळेना पण झालय. त्यांनी काय बोलतात काय नाही व्यवस्थित कळेना आधीचच चांगलं होतं
हा हा आता जरा टफ यायला लागत वाटत ते
होय आत थोडंसं टप झालं मागच्या वर्षी ते जून मध्ये पंचवीस, दोन हजार पंचवीस जून ला पेमेंट झालेलं माझं
हा हा मग त्याच्यानंतर नाही.
त्याच्यानंतर आताचं आले हे टास्क हे कधीतरच फक्त तर वर्षातन एकदा असं टास्क सोडतात तेनी
हा हा मग वर्षात न एकदाच फक्त एक महिना दोन महिने असते काय ते
हा तेवढंच मागच्या वर्षी केलेलो मी तेव्हा मला एक चार क सहा हजारपर्यंत पेमेंट झालेलं माझं
हा हा
हा त्याच्यानंतर काय आलेच नाहीत टास्क मग त्याच्यानंतर ह्या वर्षी घातलात
मग हा ग्रुप कायम ठेवतायस काय तुम्ही?
होय कंटीन्यू असतेच हा
हा हा मग माझा भाऊ करत होता ह्याच्या आधी भावाच कसं ते कॉलेज कर सांगत होता मग ते परवा मला असंच बोलला तो बघ करतीस काय म्हणून
होय बरोबर हाय की. घरी बसून चांगल हाय सोडा. पण कनई तसं अ ते व्यवस्थित झालं तर चांगलं वाटतं करायला.
होय होय आणि ते कस आता मी मध्ये जॉईन झालो. आणि येईनातच तीन दिवस कंटिन्यू तू फोन करायला लागला झालं काय झालं काय तुझं ओपन झालं काय? येतच नाही, मग ते परत कसतरी वाटतंय. मग ते आपलंच येत नाही असं वाटतंय. तरी ट्रानस
माझं पण तोच प्रॉब्लेम झालाय. काल एकाच नंबर ला आलंय आणि अजून एका नंबरला नाही आलं ते.
हा, हा.
आणि मग एका नंबरवर आले ते करत होतो, पण अ अर्धवटच झालं की आता ते दोन तीन दिवस. तर काम बंद आहे म्हणून सांगितलेत म्हणे.
होय, मग ते परत आपण करताना परत पहिल्यापासून कराय लागतय ते?
नाही, नाही. जे-जेवढं सबमिट केला त्याच्या पुढचीच की.
आता हे पण फोन अ फ्रेंडचे पहिला वीसच कॉल होते, आता तीसच झालंय नव्हे ते.
होय तीस झालंय.
हा मग तो भाऊ माझा तोच म्हंटला, की मी पण दिदीच्या नाव
माझ्या बहिणीकडूनच मिळालं हे कार्या
हा, हा आहे चांगलं केल्यासारखं आहे ते, पण करायला पाहिजे.
होय करायलाच पाहिजे. तुमचं हे न्यू आहे काय युजर?
होय होय. न्यू-न्यू युजर आहे.
हा, हा. मग डायरेक्ट तुम्ही हा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला फोन फ्रेंड्सच आलाय वाटतं.
होय, होय पहिला टास्क तोच येतोय म्हटला तो भावन काय म्हटला माझ्या दुस दुसऱ्यांना पण मी सांगितलंय की नाही, त्यांना पहिला टास्क हा कंप्लीट केल्यानंतरच पुढचे टास्क येतात.
मग तुम्हाला दुसरे टास्क आलेच नाहीयेत का अजून?
नाही, नाही. हे सबमिट केल्यानंतर पुढचे टास्क येणार. मग दोन तीन दिवस माझं त्यातच गेलं कंटिन्यू क-करायला लागले, पण ते कॉलच जात माहित नाही जातच नव्हते ते, मग मॅडमांना पण काल सांगितलं असं असं व्हायला लागले कॉल जातच नाहीत म्हंटलं, मग मॅडमांनी सांगितलं‌.
काय सांगितलंत मॅडमांनी?
अ उद्या ट्राय करून बघा म्हंटले सकाळी, नसेल जर टा ओ पणच नाही झाला टास्क, तर मग दुसरा टास्क तुम्हाला पा ठवतो आणि तो पण कंप्लीट करा आणि तो पण कंप्लीट करा म्हणून सांगितलेले. पण दुसरा टास्क पण आला नाही आणि तोपर्यंत हा ओपन झाला.
हम्म बरं झालं की मग.
होय. मग तरी तुम्ही किती टास्क केला त्यातले?
कशामध्ये?
आता आधी जे करत होता का नाही
आधीच्या ह्याच्यामध्ये चार टाक्स टास्क कम्प्लीट आहेत की आधीचे.
हा, हा.
ते मागच्या वर्षीची चार टास्क म्हणजे एका टास्कला कनई फाईव हंड्रेड रुपीज होते.
होय, होय.
हा आणि मग एक टास्क तर कम्प्लीट झाला दिवसभरात मी एक टास्क कंप्लीट करत होते, रात्रीच म्हणजे पेमेंट येत होतं मला.
हा, हा. म्हणजे रोजच्या रोज?
हा रोजच्या रोज पेमेंट जमा होत हुतं. पण जेवढे तुम्ही टास्क कंप्लीट तराल ना लगेच पेमेंट आहे पेमेंटचा काय अडचण नाही.
हा हा.
ह्याच्यामध्ये पण आताच जरासं जरा का प्रॉब्लेम यायला लागलंय. एररच यायला लागल्यात. नाही त्याचे टेक्निकल
आता म्हणजे जास्त मला तर वाटतय जास्त युजर वाढले असतील ह्याच्यामध्ये पहिला कसं कमी असतील त्यामुळे पटपट ते व हाय हे होऊन क नाही चेक होऊन लगेच येत असल ते. आता प्रत्येकाना कळल तसं ते घ्यायला लागले त्यामुळे ते वेळ लागत असं.
हो हो.
म जेवला क नाय तुम्ही?
जेवले गं बाद तुमचा फोन आलेला तेव्हा जेवत होते म्हणताना नंतर करतो बोल्या मी.
हा हा नाही आणि फक होय जेऊनच ते चालूय की फॉर्म वगैरे भरायचं सगळं.
होय.
आमच्यात मेंबर गोळा करूनच कराय लागते हो ते.
हा हा. इथं पण आमच्यात घेतात. तशी त्र्या पैशे भरत नाही करत त्यामुळं लोन अ गं आमची मिटिंग झाली आमचा च बचत गट चांगलं आहे असं काही तक्रारी नाही आहे.
सहा वर्ष होऊन जातात बघा गटांना. सहावं वर्षआहे आता दहा लाखाचं प्रकरण झालं आमचं.
हा हा.
मग वर्ष झालं चालूय कि ते.
चांगलंय कि म.
होय गट आहे व्यवस्थित आमचा गटाचा काय प्रॉब्लेम नाही म्हणजे सगळ्या जॉब करणार आहे त्यामुळे हप्ते पण तटत नाही तो.
होय बरोबर आहे की. आमच्यात पण घेतात लोन. पण न क्लिअर होतात लगेच सोडा ते काय अडचन नाय.
हा हा. ते कसं लोन घेतल्यासारखं ते फेडायला पाहिजे आणि फेडलं की परत मग दुसरं कर्ज लगेच भेटते.
भेटतं भेटतं आणि हे कसं आहे माहित काय बँकेचं कसं आहे हा हे डॉक्युमेंट्स द्या डॉक्युमेंट्सचा भरपूर प्रॉब्लेम्स होतात. हे कस लगेच अ आपण ऍप्लिकेशन घातलं की लगेच होतेच.
बचत गटात रुगणेया होय आणि अजिबात प्रोसिजर जास्त नाही हो त्याला. तुमचं घर दाखवा किंवा काय घाण ठेवा असलं काय नाही प्रकार नाही तो. म हे चांगलं आहे म्हणजे फक्त आमच्या इथं तर आधार कार्ड वर फक्त काय थकीत मेंबर सिबिल खराब असून चालत नाही.
बरोबर आहे.
ते सीबिल खराब असला की मग हे नाही अ मग मिळत नाही लोन. आता आमच्यात कसं दहाच्या दहा मेंबरच व्यवस्थित आहे सगळं त्यामुळं कायम ते गटांना आता चौथं कर्जा आमचं मिळालंय. प्रत्येकानं काहीतरी त्यातनं हे होते नाही मिळत जाते काहीतरी उपयोग तर येतोय तो.
हो होया.
म तुमची काही बँकेच्या लोनचा मिटिंग होती का अशीच महिन्याला मिटिंग घेत्या तिथं?
आठवड्याला असतय हे.
आठवड्याला
हा आठवड्याला त्यां एक मीटिंग आम्ही असं घेतोय. आणि अ म पैशे गोळा करायचे आणि ते भरावं लागतय ना आठ होय आमचं आठवड्या आठवड्याला भरावं लागतात पैशे.
हा हा आम्ही नाय आम्ही महिन्याचे
हा एक आठवड्याला पैसे भरावे लागतात अ आता आम्ही शुक्रवारी मिटिंग केली की बुधवारी कलेक्शन असतय
हा, हा
म बुधवारी जमा होते पैशे
हा, हा मग ते भरायचे कुढे बँकेत जाऊन
बँक नाही ते बचत गटाच ना एक वेळ ऑफिस आहे ऑफिस मध्ये जाऊन भरायचं त्यांनी जाऊन बँकेत सबमिट करतात प्रत्येका संघाचे
आठवड्याला किती भरताय तरी
आता तुम्ही आता पन्नास हजारचा लोन काढला असेल तर ठोड्याला एक अकराशे, अकराशे भरते की
हा, हा
आठड्याला
हा, हा
हम्म तुम्ही हा तुम्ही दहा खर्च काढला तर लोन मग दोनशे चाळीसचा हप्ता दुसते आठवड्याला
हा
आणि वीस, वीस रुपये फक्त हे आपलं पैसे गुंतवणूक आपली सेव्हिंग म्हणून वीस, वीस रुपयाेचीच फक्त सेविहंगय
बर चालते तुम्हाला एक थोड्या वेळने फोन करतो थांबा मला तीच माहिती द्या हा ठीक
हां ठीक आहे, हां ठीक आहे